करून करून कंबर राहून जाते पैसे वापरायला वेळ नाही लागत.
ह तेच्यां मानपाडी एकून तो साई काय करून गाला आता त्याला म्हटलं नव्ह मला ते काय करायचं? ती म्हणून मला तिला कॉ्प्लीट बडबड करीन आता
हम्म
त्या अडीच वर्षाचा साडे तीन वर्षाचा अडीच वर्षाची शॉप केला घेता म्हणे काम कर म्हणे हजार रुपये
म्हणे
हा होड
हा मग बरोबर हाय मग काय करशील थोडंफार मग
हा म्हणून तीन हजार रुपये
कोणाकडून तीन हजार रुपये
हा
हा मग जाऊ दे मग काय करते देऊन द्यायचं कोणाला बी मग काय करते एकदम जीव काढण्यापेक्षा
हा हा अगर बसलोय
हा ना मग मी तेच म्हणलं दवाखान्यात भरल्यापेक्षा जाऊ द्यायचं
तर तीन हजार रुपये दोन तीन सत्तर दो तीन हजार रुपये बँक परवडतील मग ती दुसऱ्या मैत्रीणीला ती शॉपिंग मांड मांडतील ती पण तीन हजार रुपये
कशाले तीन हजार दि दिल्या कशा हिले हे करायला लाव आणि ते हिशेब मांडुन घेत दोन तुला हे हजार रुपये दिलेे होते
हा तेच आता मॅडम खायायला म्हणून तीन हजार रुपये द्यावे लागतील मला आणि हिशोबी मांडून राहिली ना मांडून राहिली म्हणजे हिशबी नसते कोणाला असं मांडायचा ते आधी मांडु द्या
मग तरी बी पैसे पुरे घेऊन राहिलीया अशी नाही म्हणत की तुम्ही राहुद्यात ताई
ताईला घेऊन ये की ती माझ्यापेक्षा मोठी आहे
आ
माझ्याकडे शंभर रुपये
हा हा नई पण अ अशी नाही म्हणत की मी तुम्ही ना रागाच्या यांच्यावर फोन येऊन राहिला की काय येऊन राहिला
मॅसेज मिस नाही का
हा मी त्यासगट मी तेच म्हटलं खू खू चालून चालू आहे
मेसेज काय
मी तेच म्हटलं की तिनं शिकवलं तुनं हे तर एवढे पैसे तर अशी नाही म्हणत किंवा तुम्ही मला एवढे द्या तुम्ही ठेवा काही
ऑर्डर केली त्याच दिवशी मी ना दोन तीन दिवसा पहिले तर मग मला फायदा घेऊ दे किती फायदा
मला फाईल कॉम्प्लीट करायचं आहे
पद्मामा अस हम्म
तिला सांगते नावा ते ओढून एक मून एक
अय टाईम झाला का उठ ना वाजव साडे सात याच्यान आज खाऊ दिले तुला मॅगी याच्यानंतर तू आल्यावर म्हणू दे मला मॅगी बनवू दे मम्मी मी बनवू देेतो का पाहिजे तुला मग हा
मला एक पाणी आणून दे एक गिलास भरून केस आला की काय काणे मले पाणी
पाणी
हा ना मी पाणी पिते होते माझ जवळचं तर काय केस काय लागलं तर मी हो ना मोबाईल मध्ये सिरियल काय डाउनलोड केली ते पाहत बसला तो पण तेला हे नाही कि मी ट्युशन जाऊ टाइम होत आला मात मग म्हणून त्याला म्हटलं की आता म्हणजो तू मग त्याला माहिती आहे ना आपल्याला आल्याबरोबर ट्युशन ला जाला ते सहा वाजता पण म्हटलं जाऊद आताना म्हटलं तर म्हटलं अजून टाइम आहे च पवणी हे पंधरा वीस मिनिटं टाईम होते म्हट पाच पाच दहा मिनिटात बनवून देईल पाच दहा मिनिटात खा होऊन जाईल तर आता सव्वा सहा वाजे पण अर्धा तास झाला ना तरी बी त्याला हे नाही तो ग्लास पुढे ठेवला धु
बावलेश्वरत च हम्म विचारता बदमान साहेब हम्
म आला आगो झालायला आगो
अ भाई जसे जसे मोठे होतात ना तसे तसे ल पा हे बदमास होतात ते मस म्ह जसे जसे मोठे होतात ना तसे तसेलाय बदमास होतात ते
हम्
आता मायावाला पण मायावाल्या मायावाल्याला कालमीन काय कबूल केलं म्हणत ते येत कराट्याचे सर पैसे देतील ना ते मला आणून देजो आणि हे जे आलेले आहे ना हे हजार रुपये तू वापरजो म्ह ते कराट्याचे सर किती बी दे हजार दो पाचशे देो किती मी देवते माय होते
ते माय म्हटलं ते माय म्हंटलं अ हे तू ये तर हा म्हणे डन म्हणून आता त्याचा स कराट्याचा सर किती देत ते माहित पडेल त्याला पाचशे देते की हजार देते की पंधराशे देते किती देते माहित पडडेल
तो उन्हाळ्यात ते उन्हाळ्यात तिकडे क्लास घेेतन तर जात का ना संध्याकाळी
हा हा
हा त्याचे पैसे बाकी आहे ना हा मग आता तो हजार देते की पाचशे देते की पंधराशे देते काय म आता त्या भरांती द तो पाचशे दिले तर मम्मी नुकसाांमध्ये देईल हजार दिले मग बरोबरीच होईल ह अधर जास्त दिले तर तो नुकसान मध्ये जाई असं चालू आहे आता काय दोन्ही तिन्ही गण फसून गेलेलं आहे हाव म्हणून. हां.
हा म्हणजे मम्मी तुझ्याला हुशार आहे म्हटलं का मग पागल दिसते का म्हटलं मी तुला तुले काही नाही काही नाही कपडे आणायले दोन हजार रुपयाचा नासोडा करायला देऊ म्हट ह म्हतल तू काम नाही माझो कपडे नाहीय तझ्या पप्पाच्या मगी मगीण पुडून ज बाप देणार आहे का मला म्हणे मम्मी पप्पा
पप्पा आ म्हटलं पप्पाला मागून पाहिजे पप्प जर दिले तुले तर ठीक आहे म्हटलं मागून पाहिजे पप्पा
ह
पप्पा दे ते पप्पा एक देतील त्याला कानपट्टीत म्हणतील की तुले काय निसत का आहत कपडे कपडे जाायचे का बा पण राधा काही काम नाही धाबणे का कपड्यातच पैसा घालवती का
आता लग्न कार्यालयन जव्हा घेणच ना म्ह आता पै
म मम्मी त्याने तेच बोलली की तू आता कामणी ामणी आता आणून राहिला तू लगेन आता गणपती येतात गणपती झाले की नवरात्र नवरात्री म बी तुले कपडे लागता म्हट म्हणजे हेच कपडे घालू का असंच करू का तसंच करू का तू करत तर नवरात्री तांजू म्हटला, आता जरुरी आहे. आता तू म्हणत माझ्याजवळ घर घरात वापरायला काही नाही लेंग्या घिंग्या हे ते तर ते घेऊन ये म्हटलं, तू घालायलाय म्हंटलं. ह. तर तू कपड्याचे कपडे कपडे करून राहायलाय म्हंटलं श्लोक. कपडे आता नवरात्रात हे. नवरात्र कधी म्हटलं, आता झालंच सु सुरूच होती ना. आ ते वर म्हटलं.
हां,
हा.
चालू आहे.
मी तेच बोलली त्याला आता तेवार सुरुच होतील म्हटलं, हा. आता काय माहित काय करते. काय त्याचा विचार हा. काय खरं आहे व त्याचं
पण मा आल्याच बापच
आता काय. हाव नाही आमच्यात दर दर स्वत
त्यांच्या कामामुळेच ते का, कोठ येऊन राहिला. सध्या? तुमच्या इथ थांबतय. पावसाळा चालू झालाय. काय होतंय. पावसात थांबवत्यात येथे थांबडेे करून घा.
हा. नाही आमच्यावाला तर एकटाच जाते ना आणते आता आमच्यावाल्यां सोबत आमच्या वाल्यां सोबत नाही पाहिजे.
मी आमचावाला नाहीच शेंगणेच कूट संपलं. आका शेंगदाण्याच कुट संपलं. तर मग शेंगातला आता पहिला आंब्याचा याचा रस केल्यापेक्षा पहिले शेंगदाणा च कुट करावं.
हम्म.
झाली नाही. वरण भात झाला. भाजी काय अनि ते शेंगदाणे गार म्हणून घेतलेले शेंगदाणे गरम बस करून छोटी फ्रीज मध्ये म्हणजे काय होईल. माझ्या नवऱ्याला गार पाहिजे असतय. गार पाहिजे गार पाहिजे.
हाव तर थंडच चांगला लागते. राधा रस आम्ही बी रस करायचा असत की पहिले करून
अगं थंडच असते पण आता फ्रीज मधून आंबे काढले. परत आ रस केलेवर तो गार च राहणार आहे ना.
नाही राहत. तरी एवढा नाही राहत.
हा मग त्यांचे चालूच. गार पाहिजे गार पाहिजे.
ते हम हम.
म्हटलं फणस होतं. पिकलेला बाजारात मग म्हणायलय
हम्
हम्म, हा खातात.
अगं खातात. ते माहिती मला, बाजारातून आणूच पण मग म्हटलं तु खाणार आहे का मला हे माहितच नव्हतं. नाहीतर माणूस पिशव्या होत्या माझ्या हातात हो ताई जमेल का मला इतका वेळ
हम्म. हम्म.
मला नाही माहित. सांगायलास आई हे कोण आणलं.
हम.
खायच सांगतात. म्हणून खाल्लं तर बी नाही खाल्लं बी बनवाव लागंल की खाणार.
बरोबर. नरला
ते म्हत कोण कोण न. झाले साडे सकाळ पासून
कॉल कट करून लाव.
हा.